हो.
हॅलो, हॅलो. काय कराल्यास.
काही नाही. बसलोय तू काय करालायास काय नाहि मग आणि काय
काय नाही चहा नाश्ता झाला की नाही
होय चहा नाष्ट्ता झाला तुझा काय तुझा झाला काय नाही?
माझा पण झाला बाई आत्ताच
काय हो काय बनवलेलं मग आज नाश्त्याला
आज नाश्त्याला पावभाजी बनवलेली
पावभाजी बनलेली
होय
पावभाजी कशी बनवताय तुम्ही?
तशी म्हणजे तेच की पाव आणायचं जरास तव्यात भाजायचं त्याला हे लावून ना काय बरं बटर लावून आणि ते खाय आणि भाजी कशी माहितीय काय ते हे बटाटा फ्लॉवर वटाणा हे सर्व कनी उकडून घ्यायचं गर पाल्यात ह आणि मग नंतर ते काढायच मग बटाटा वगैरे सोलायचा म्हणजे त्याच्यावरच जे वरच कवर असते बघा ते साल ह ते मग सोलाय च आणि त्याला स्मॅश करायचं कशाने तर मघ स्मॅश मॅश केलं की मग ते एक पॅन घ्यायचं कढई आपली त्याच्यात तेल वगैरे हे सर्व घालायचं मसाला वगैरे घालायचा आणि तेे स्मॅश केलेला असते बघा
हा
ते घालायचं ते घातलं गरी मग जरा एक पाच दहा मिनटं घालायचं मग थांबल की वरन बटर टाकायचं ह बटर टा मग ती एकदम मस्तच लागतेय म्हणून बटर टाकायचं का आपण बटर टाकला मग नंतर म एक तरी बाऊल मध्ये घेते की बाऊल मध्ये घेतल्यावर ते सगळं घालायचं म्हणजे आता कुणाला तर खायला देते बघा तेव्हा घालायची ती भाजी म भाजी घातला का नाही मग त्याच्यावर कांदा कोथिंबीर जरास लिंबू पिळायचं जर असं एक बट बटरचा एक तुकडा असा घालायचा आणि पाव जे भाजलेला असतेत पाव ती भाजी द्यायची एवढं छान लागतय अ हा काय चविष्ट लागतेय काय सांगूच आला
हो काय
होय
मग ते बटर लावूनच भाजायला लागतय काय पाव
नाही, नाही तुमची मर्जी असते हो आमच्याच कसा बटर असतय नाही आम्ही कसा बटरच लावून भाजतोय
हा, हा, हा
अ तुम्ही काय बनवलेला नाश्त्याला
आम्ही पोहे केेलेलो नाशत्याला
ह आणि स्वयंपाक वगैरे झाला
होय आता करायलय बघा
काय करायला आहे स्वयंपाकात?
स्वयंपाक वांग्याची भाजी करायलोय आणि डाळीची आमटी भात आणि चपाती त केले काक त क. अ आम्ही वांग्याची भाजी कशी बनवते माहतेे काय पहिला वांगी बाजारातून चांगली घेऊन येतोय
मग घेऊन आल्यानंतर स्वच्छ पाण्याने ती धुतोय. मग त्यानंतर न एका वांग्यामध्ये चार. थोडी असं वांग चिरून घेतोय. मग ते वांग चिरलं की, काळ पडायला नको म्हणून, ते पाण्यात घालून ठेवतोय. मग त्या पानात थोडं मीठ टाकायचं, म्हणजे वांग लै काळ पडत नाही. आणि मग कांदा. चिरून घ्यायचा, टोमॅटो चिरून घ्यायचं थोडा लसूण घ्यायचा. आणि मग कडई घ्यायची, कडईत थोड तेल. घालायचं मग. तेल जरास गरम झालं की, त्यांच्यात थोडं जिरं टाकायचं मोहरी टाकायची. मग लसून टाकायचा. आणि मग नंतर न कांदा घालायचा, मग कांदा थोडा भाजला असं सोनेरी कलर येवू पर्यंत भाजला कि मग तेच्यामध्ये टोमॅटो घालायचा, मग टोमॅटो भाजला. कि थोडं.
तुम्ही.
होय, छान लागतेय तुम्ही पण कधी तर घालून बघा. आणि मग थोडी चटणी घालायची. आपल्याला जशी पाहिजे तशी. मग त्यांच्यामध्ये बुडला म्हणजे, ही पण छान लागत्या, आणि मग वांग. धनेपुड धनेपूड दही नाही धनेपूड हा. आणि मग. ते वांग घालायचं तेच्यामध्ये जे, आपण पाण्यात ठेवलेलं असते ते. मग ते जरा हलवून घ्यायचं वांग. मग जरा असं त्याला असं काळ काळ डाग पडत्यात. थोडं थोडं असं म्हणजे, ते भाजतंय थोडं. मग तेच्यानंतरन तेच्यात शेंगदाण्याच कूट घालायचं. मिक्सर ला बारीक करून, पण लै असं बारीक करायचं नाही शेंगदाण्याच. कुट ते म्हणजे थोडंसं अस मोठ. तो मोठाच ठेवायच म्हणजे गर्भ गर्भ हा. हा म्हणजे ते छान लागते, आणि मग ते जरा हलवायचं. मग थोडंच पाणी घालायचं, लई पण घालायचं नाही भाजी करायची असेल तर. आणि मग. म्हणजे हलवायचं आणि थोडा वेळ असं, वाफ वाफलायला ठेवायचं ताट झाकून. मग वाफल्या नंत
म्हणजे शिजायला शिजायला. मग शिजलं कणी, की मग त्या ज्यावर म्हणजे कोथिंबिर टाकायची वर थोडी. आणि मग गॅस बंद करायचा, अशी करतोय आम्ही वांग्याची भाजी.
हा हा, मग शिजल्यावर सगळं.
हा हा, तशी छानच लागते वांग्याची भाजी.
हां हा.. आम्ही वांग्याची भाजी कणी, फक्त एक लसणाची फोडणी देतोय बघा. लसणात लसणाची फोडणी देऊन, पण खूप छान होते.
हा हा, म्हणजे नुसता लसूण घालून करताय काय. कांदा टोमॅटो वगैरे काही घालत नाही काय.
वगैर के नाही फक्त लसणाची फोडणी आणि त्याच्यामध्ये. शेंगदाण्याचा कूट वगैरे हे चटणी मीठ हे सगळं घालून.
हा.
हम्म.
मग आता काय करताय तुम्ही कॉलेज वगैरे कंप्लीट झालयं काय तुमचं?
नाही नाही माझं अजून कॉलेज वगैरे काही कंप्लीट नाही आहे.
मग काय शिकताय काय तुम्ही?
होय.
काय शिकताय?
मी बीए करतोय.
काय?
बीए बीए.
बी ए शिकताय वय?
हम्म.
मग कॉलेज तेन चालू झालं काय नाही अजून.
नाही अजून.
हम्म बर. अ मी आता हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलंय.
हम्म. मग काय पूर्ण ज म्हणजे कधी चालू होणार कॉलेज.
आता ज सोळा तारखेपासून कॉलेज चालू होणारयं.
हा हा.
मग.
काय नाही आणि काय मग कुठे फिराय वगैरे गेलता कि नाही सुट्टी इक
हा फिरायला गेलेलो कि आम्ही वॉटर पार्कला गेलेलो. परत अ ह्यला गेलेलो खिद्रापूरला गेलेलो. परत रामलिंगला गेलेलो.
हा.
मग तुम्ही तुम्ही कुठे गेलेला का नाही? फिरायला सुट्टीमध्ये.
आव गेलेलो की अक्कलकोट तुळजा पूर, गाणगापूर, नळदुर्ग. अ परत आमची एक देवी आहे ओ चिवरी तिकडं एक गेलेलो.
मग एन्जॉय केला काय नाही.
खूपच आणि वॉटर पार्क परत खूप खूप एक दिवस सोडलो नाही म्हणजे खूप फिरायला गेलेलो.
किती दिवस गेलेला मग तुम्ही?
आमची अशी दहा दिवसांची ट्रिप होती.
होय काय. दहा दिवसांची ट्रिप होती तुमची तुम्ही दहा दिवस गेलेला?
होय.
कोण कोण गेलेला मग?
घरचे सर्वच गेलेलो.
घरचे सर्व गेलेला वय.
अ परत ते दहा दिवस झाल्यानंतर नंतरचे दहा दिवस मग आम्ही हे कन्याकुमारी परत ते हे अ नाही काय ओ मथुरा ते ते तेन सगी कडे फिरून आलो दहा दिवसांची
इकडं दहा दिवस गेल्यानंतर लगेच तिकड पण गेला इकडून आल्यानंतर
नाही, नाही मध्ये थोडा गॅप घेतलेला की
हा, हा मला वाटलं की इकडनं दहा दिवस फिरून आला लगेच इकडं
नाही नाही आवो काय हाल होईल हाल कि ती होईल इकंड आल्याला इकडं
होय ते पण
आणि पैसे पण पाहिजेतच की एवढं
होय पैसे पण पाहिजेत सोडा खरं
खूप फिरलो बरं का पण ह्या वेळेस आम्ही
हो आम्ही काही लई लाम गेलो नव्हतो आम्ही इथल्या इथच गेलेलो त्यामुळ खरं मज्जा आली बर का आम्हाला
आम्हाला पण खूप मज्जा आली आओ
मग अजून काय?
काय नाही
ब ना. तुम्ही, तुम्ही बी ए करायलाय ना
होय
मग त्याच्यामध्ये विषय कोणता ठेवलाय तुम्ही?
हिस्टरी
हिस्ट्री हां इतिहास मग तुम्हाला म्हणजे हिंदी तर हिंदीमधून आहे का मराठीमधून आहे?
मला तर हिंदी मधून पाहिजे होतं पण आता काय करू त्या कॉलेजमध्ये हिंदीमध्ये नाहीच आहे मराठीमध्येच आहे
त्या कॉलेजमध्ये मग मराठीमध्ये मिळालं का तुम्हाला
हम् होय
मग आणि कॉलेज मग
ह कॉलेज आहे इकडच आमच्या इकड
हा, हा, हा चांगलाय काय मग शिक्षण तेन
अ आता काय माहितीय आता ह्याच वर्षी घेतले नाही त्यामुळे अजून कॉलेज चालू व्हाय नाय त्यामुळे मला तर क
हा, हा म्हणजे चालू झाल्यानंतर तुम्हाला समजणार काय कॉलेज ते क च आहे तेन म्हणून
आओ साहजिकच चालू झाल्याच मी जाणार मग आवाज कळणार की
चला म आता टाइम झालाय
नाही अजून झाला जरा थांबा ह झालाय, झालाय ठेवा
हॅलो मंद च आहे भक्ती
ठेवा, ठेवा